हॅलो.
हा आवाज येतोय का?
हा येतोय की आवाज येतय.
हां काय करताय? जेवण वगैरे झालं का.
हो जेवण झाले.
हां हां नाही अजून जेवायचं एक दीड वाजता असत आमचं.
हो होते काय.
हम्म वयानं जेवतोय. म बाकी काय म्हनताय?
काय नई निवांत काय बनवलंय?
आज होय सकाळी धपाटे केले होते. आता काय चपा ती भाजी गलरच संध्याकाळी म हा डब्ल्यु ए डब्ल्यू ए. उठय पायावर नीऊ नको ती. ब्लाउज वगैरे तुम्ही कुठून शिवून घेताय? येऊ देऊया आ. हा हा हा तिकडून घेतय का? हम तुमाला मी शिवत नाही.
ह.
हॅलो. हां आता येतोय का? हा. आता येतोय.
हा येतो येतो. बोला की काय म्हटला.
हां हे त्याच्यावर लिहू नको इत ली. नको इथलीन हम्म ब्लाऊज वगैरे म्हणलं आरीवर्क वगैरे काही.
हो ते काय नाही करत कधी हा ते काय नाही करत म्हटलं.
आवर. ह मला ट्रेनिंग ते कुठ घेता.
हो.
काय काय करून वगैरे.
नाही मी करून नाही घेत.
नाई तुमचं कुठलं ब्लाउज करून तसं?
नाई नाई तसं काही करून घेत नाही मला काही नाही आवडत ते. त्या मुळं काही करून घेत नाही.
आवडत नाई वय हां हां तुम पण माझ्याच गत आहे ना मला त मला आवडत. पण आता आलंय ना ट्रेंड जास्त.
हो ट्रेंड आलाय पण नाही ते आवडतच नाही आपल्याला.
कुठलेच ब्लाउज ला माजे आसे सिंपलच असतात सगळे.
हम्म. आणि शिलाय ते भरपूर हे पण आहे म्हणजे महागच काय नाही प्रश्न. चार्जेस जास्त आहेत. हे पण काय नाही पण ते थोड्या दिवसानी तेज्या वरच्या मन्या काळ्या वगैरे पडत
पडता धुवायचा प्रॉब्लेमच आय तेे हेवी साड्यांना चालतय ते.
तरी पण आपण साड्या जास्त नेसतच नाही हेवी साड्या कस होत आपण एकदा एक दोनदा नेस तो आणि परत ठेवून टाकतो आणि ठेवल्यामुळे ते पूर्ण काळ पड
होय होय होय ते चालतच नाही जास्त हे.
हो.
आता खरखर ते लग्न आताच चालू आहे ना जास्त सॉरी हा तेवढच की कॉस्ट पण भरपूर पुर आहे तीन चार हजार काहीत असतात ना त्याचे,
हो तीन चार हजार असतात.
ब्लाउ साठी
ह तुम ज रेचा प्रॉब्लेम आहे का जर आवाज हे होते तचा कट होते.
होय होय रेज चा खूप प्रॉब्लेम आहे इकडे
ह त्याचा आवाज तुलचा कटवा्हाल
हम्म आता या हा हा काय नाही तेच म्हणलं त इकडे पण असतंय ना,
मध्ये पॉझ तेच गवाां मध्ये अस पॉझ झालेला आहे जे बोलताना
हा हा हा
एक एक शब्द हा ऐकू येत नाहीत व्यवस्थित
वगैरे असतात आरी वर्कचे. हम्म मग ते काय तर नाही नाही मला पण मी काय ब्लाऊजच्या यायच्या भानगडीत पडत नाही कधी हीही मी बाहेरून शिवून घेते हा.
पण नसत मला काय
काय म्हटलं
त्यात काय असं आवड नाही ना ते शिलाईच
नाहीच ना माझ मला तर पहिल्यापासून नाही.
मला पण नाही आव बाकी दुसरं काय पण चांग पण शलाई हम्म अंत का शिलाईमुळे ते प्रॉब्लेम पण होते कमरेचा
होते होते आता जे बसतात ना त्यांना मनक्याचा त्रास होतोय असते कंपल्सरी हायच
हो होत त्यामुळे ते कोण सांगितले राहू दे तिकडे.. काय ते आवाज येत नाही आहे व्यवस्थितुमचा हॅलो
तेय म्हणलं ते हॅलो
हा
आता सोप वाटतय पण ते नंतर खूप त्रास होते.
हो त्रास करते.
हम्म
त्यामुळं फेक करायला पाहिजे.
होय त्यामुळ नाही कोण आता बाहेरून तेवढा पल स
हा
हॅलो
हॅलो तुमचा आवाज आवाज व्यवस्थित येत नाही. तुमचा आवाजच ये ना झाला व्यवस्थित हो नाही नाही नाही अजिबातच येत नाहीये. आवाज असं म्हणजे कट वालाय म्हणजे असं वेगळाच काय आवाज आलेला आहे. हो एक शब्द ऐकू येतय आणि एक शब्द पॉज पडतोय. अ असं आहे कजम फक्त साऊंड ऐकत.
हम्म नेटवर्कचा खूप इशू झाला
होय.
हॅलो हम्म त्यामुळे येत असेल मग,
हो तुम्ही काय बोलताय ना एक एक एक एक शब्दच हा एक एक शब्द ऐकू येत नाहीय, त्यातल. एक शब्द ऐकू येतोय, एक मधी पॉज असं पडल्या सारखं होतय, मग दुसरा शब्द ऐकु येतोय असं व्हालयं.
हो, बरं बरं परत करू काय मग? थोड्या वेळात करते मग. हॅलो! हॅलो! हॅलो!